झाली का झोप?
हा, कशाची झोप येतीय हम्, लई थंडी वाजत होती मला.
अगो, सकाळपासून वातावरणच तस आहे ना.
हा वातावरणामुळेच तर
डुगी उठली वाटतं.
हा, आहो लै परेशान करते ती, घरात घरात खेळू लागली ना, त्याच्याने इतके परेशान करता हो.
साई
आ, आहे ना, टिव्ही बघतोय.
साईच काही नाही, तान देत साई
साईचं पाहिल्या पासूनच तान नाही हो, हि जास्त अंगावर राहिली ना, त्याच्यामुळे लै येड्यानी करती.
तूझ्या वर आहे ना, साई माझ्या भावावर हाय.
हम्म, हम्म, मन्याच्या गोष्टीय ह्या माझ्यावर आहे उलट ती, उलट साई माझ्यावर आहे आणि ती तुमच्या भावावर आहे माहितीय का.
ते नाही ते नाहीय माझं भाऊ शांत हाय, हम्म काय दिसत नस, दिसत तसं
बर का
हं
दिसत तसं नसतं, म्हटलं
मग पण वाटतं बाई तसं, नाही हिचा हात साहेब बसले आता, पोहे केले त्यांना, पोहे खाल्ले.
हा हा हा, पावसाचा धिंगणाच बाई आता, एक पोरांना, खेळायला. कुड निघता येईना बहीर, हा
पोरं बी सकाळी शाळेत जाय जीवावर करत्यात
करत्यात मग
हम्म
आज तर नाहीच म्हणतात तो जायला, सई पण म्हणलो नको बाबा ताई, आता उद्या सुट्टी, उद्या परवा सुट्टी आली म्हणलं परत मग उद्या झाली की शाळा, परच पर्वा सुट्टी आहे.
राहील घरी आणि शाळेचं बी टायमिंग वाढायला पाहिजे बाई त्यांनी.
बाई मी म्हणल होत त्यांना गेल्या वर्षी, थांब मी पॅन्ट चेंज करते.
हा ना
ते म्हंटली हूती मी त्यांना गेल्या वर्षी ना तर ते म्हणे टाइमिंग म्हणे आमचा
नाही थोडासा तीन वाजेपर्यंत, एक तास तरी पाहिजे, म्हणजे पोरं उशीरा किती जात्यात. साडेसातला इथुनच मी तर म्हणते निघुस्तर आठ वाजत असेन त्यांना गावातून. मग बरोबर ना.
आणि तिथं नऊ वाजता शाळा भरती परत आणि एक घंटा भर तर जेवायची सुट्टी ती असती अजून ते नाही तर लगेच दोन ला परत निघत.
टायमिंग थोडा पुढ पाहिजे होता नाहीतर मग लगेच सकाळी बी सात ला पाहिजे होती शाळा.
हा हा तस तरी पाहिजे होत साई.